ह पिला,
चहा आहे अजून,
ह हा,
पेयचा. कसं एका वेळेला एकच काम केलेलं बरं असत. एकत फोन व बोलणे तर किंवा चहा पिणे तर मग. चव हा चहाव. पचा आनंदच येत नाही ना मग फोनवर लक्ष द्यायचं का चहा कड लक्ष. दच चहाता चवच कळायची नाही मग.
हो होय.
हा जर आलं टाकून मस्त केला कि पिवटते मग एका कपात. एक च्या जागी दोन कप.
पिऊ वाटते होय आलं वेलची टाकून.
हा मसाले चहा केला कि मस्त वाटते पेला हा, मग करायच हो पाहणे पाच पाच, दरम्यान पेचा मग, पावणे पाच पाच दरम्यान प्यायचा.
पय आला बघा पाऊस आमच्या ईक.
अला काय.
होय सारख येतोय अहो दमच नाही बघा दिवस भर पडायला लागला.
हा हा.
जरा पाच मिनिटे थांबतोय पाच मिनिटे येतोय.
पडू दे त्याला जेवढा पडायय तेवढा.
पडू दे होय ऊन पडलं तर पडलं थोड्या वेळ नाहीतर वार सुटत.
हा म्हणजे असं एकसारखं तर लावून नाही ना आमच्याकड पण तसच आहे.
जेवढा उन्हाळा दमवला तेवढा पावसाळा दमवणार आहे.
हा.
पावसाळ दमवणार तेवढा हिवाळा दमवणार.
होय थंडी वाढत्या.
मग.
हा आणि परत ना आणि पाऊस कस आता वर्षभर चालूच. ला सार जरा जरा जरा थोडा का नाही येतो आधी म पण
मधी पण.
आता ह्या गेल्या दिवाळीला तर दिवाळी दिवशीच पाऊस सुरू होता.
होय टाइम टेबलच नाही.
रांगोई काढलेली सगळी धऊन गेलेली.
मग.
तुम्ही दिवाळीला काय करताय रंगोळी काढताय का नाही.
होय दिवाळीला रांगोळी काढते ना दारात. होय मोठी काढतोय छान.
हा हा आमच्या इकडे पण आम्ही. शेणाच्या गवऱ्या म्हणजे ते गवळ न घालतोय. पहिला घालत होत्या गवळण्या हा हा त्या गवळण्या श शेनाच्या. पहिल्या दिवशी पाच घालायच्या दुसऱ्या दिवशी सात घालायच्या नंतर. सतरा्या दिवशी नऊ घालायच्या चौथ्या दिवशी बारा घालायच्या. आणि पाचव्या दिवशी सोळा घालायच्या हा. असं करतोय मग एका त्याच्यात कलाकृती करायची त्या गवळनी. सगळ्या जेवायला बसवायच्या त्यांना मग शेवाळ्याचा निैवेद करून द्यायचा.
द्यायचा होय ते एक भारी वाटतेय.
हा आणि त्यांना मग असं काटी लावायचं जात तयार करायच शेनाच आणि ते ज त्याला असं धरून बसलेलं त्यांना हात लागायच शेणाचं करून हा. आणि परत एक जण एक बळीराम असतोय माहिती आहे श्रीकृष्णला? बळीराम झोपलेला असते या आणि त्याच पाय त्याच पाय दाबत असतात गवळण्या. हा. ते पण करतात त्यात. सेण ह केल्यावर आता ह्या दिवाळीला त्याला व्हिडिओ पाठवतो.
बरं, बरं पाठवा पाठवा. हम्म, छान असते बघा करताना पण छान वाटते बघायला पण छान वाट ते रांगोळी काढायची त्यांच्या भोवतणी हळदी कुंकू लावायचा.
आणि डोक्यावर फुल एक के घालायच सगळ्यांच्या हा टोपल्या असत्यात. टोपले असतात ना. त्यांच्या डोक्यावर छोट्या छोट्या शेनाच्या केलेल्या. आणि मग त्या ते करायचं सगळं आणि मग ते काय आम्ही असं म्हणजे चुलीत वगैरे नाही घालत ते तसंच ठेवतोय मग नंतर कधी थंडीच्या दिवसात होळीला वगैरे ह ते काढायच, हा.
होळीला तर भारी वाटतय.
आपलल्याकड होळी वेळवेगळ्या पद्धतीने असते ना महाराष्ट्रात.
प महाराष्ट्रात होय
आणि दुसरीच्या दुसऱ्या राज्यात म्हणजे मुंबई पुण्यासारख्या मोठ्या गावात पण वेगळीच अस
वेगळी असत्या प्रत्येक टेहज्याला वेगळी शहरात वेगळी गावाकड वेग
कोकणाकड आणि वेगळी असत्या. आमच्याकडे शेनकुटाच होळी करत्यात.
हम्म, हम्म, हम्म.
म्हणजे शेनकुटं करत्यात गोळा मुल सगळी म्हणजे एक आधी चार दिवस तर आमच्या सगळ्या गल्लीत ली मुल लहान लहान असत्यात ना ती दिमडी वाजवायची घेऊन ना शे कटगोळा करायातात आणि चार पाच पोती गोळा करत्यात. आणि ते आणून ठेवत्यात हा माव्या आणि ते म मोट्टा जाळ करतोय होळी दिवशी. आणि मग सगळेजण त्याच्या भोवतवणी बोंबलत्यात.
नैवैद्य पण दाखवतात ना?
होय दाखवत्यातकी पोळीच आ आज जोळी उद्या पोळी रावण मेला संध्या
संध्याकाळी होय.
अस म्हणत्यात.
होय होय, लहान मुल.
हा.
लहान मुलांची च मज्जा च
मज्जा असते होळीला म्हणे त्याने काय तर कुठल्या तर अक्षर कुठल्या तर त्याला जोडून ते तयार करत्यातच म्हणतात दिवसभर
दिवसबर
अं त्यांच्या घरात अ ज्यांच्या घरात त्यांनी शेनी नाही दिल्या ना त्यांच्या दरवाजा त उभारतत शेनी द्या नाही तर बोंबलणार तुमच्या दरवाजा अस म्हणत्यात आणि त्या बाहेर बाहेर नाही येत तोपर्यंतने ते वाज त बार टे हालगे डेमडी हा हा बोंबलत्यात मग बाहेर्या आणि द्या लवकर म्हणत्यात सिनकोट नाही आला मग त्या पोळ्या करत असलेल्या बायका पोळ्या करायच्या सोडून पहिला त्यांना तिजून कुटे घाल हा अस करत्यात. हा आणि मग नंतर ना संध्याकाळी ना ती विजली ना होळी मग ती विजल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी श काय ते त्याचे रा त्याला पाण्यान गार करायची आणि त्याच छोट छोट गोल गोळ तयार करायच राखेच आणि त्याला हळदी कुंकू लावून डाळ भिजत घालून ते पानावर ठुन अगरबत्ती लावून, ती पूजा करायची आणि मग हा आणि मग दुस दुसऱ्या दिशी ति ते लोड करत्यात ना एन्जॉय करत्यात दुलवड त त्या दिवशी ते एकामेकाला मारत्यात राखीच गोळ केलेल हा
राखच गोळ करून सकाळच?
हा सकाळी उठल्या उठल्या आणि लहान मुल तर सगळ्यांच्या आदी त्याच दिवशी उठणार गोळ हा ते गोळ मला मिळणार? का तुला मिळणार?
तुला मिळणार होय.
पहिला जन सगळीजण चार चार चार नेत्याात आणि स्वतःच्या चुलीतल्या आणि राग घेऊन त्यात मिक्स
त्यात मिक्स करून गोळा करतत जास्त करतत आणि खेळतात
आणि एकामेकाला मारतात मग आता तर आमच्या इकडे पद्धत कशी पडली दुसऱ्या गल्ली ली मुलं आणि आमच्या गल्लीतली मुलं असं दोघांचं युद्ध चाललेलं असते मारायला युद्ध चाललेल असते हा गोळ मारायला तुझं जास्त का माझं जास्त आहे
तुझं माझं जास्त आहे का तुझं जास्त आहे
हा मग ती दुलवट त्या दिवशी एन्जॉय करतात सगळी तशी एक दहा अकरा वाजेपर्यंत तेवढं करतात आणि जोपर्यंत मम्मीचा पाठी ध
धप्पत बसत नाही तोपर्यंत खेळतत ह कि बस झाली की आता किती खेळतोयस
हा मक नाही मम्मीने दपाटा घालून आणला कि मग येतात घरला आंघोळ विघोळ करतात आणि मग त्या दिवशी दलवडी दिवशी कस कुणाच्या घरात मग गोड करत कुणाच्या घरात नॉन व्हेज असते मग हा मग ते खातात जेवतात आणि सुट्टीच असतेात सगळ्या कामाांना शाळेला सुट्टी सरकारी कामाना सुट्ट घरातल्या घरातल्या बायकांना तेवढी सुट्टी नसत्या बनवण्यापासून व्हेज बनवा अगर नॉन व्हेज बनवा दोन्ही पैकी खायच
काय बन बनवा कायतरी बनवा कायतरी कला
हा का तर आज धुलीबंधन आहे धुलवड आहे आज साजरी चणारार
होणार एन्जॉय तर झालाच पाहिजे त्या दिवशी
हा
भारी वाटते आज काय स्पेशल मग
आज आता बघायचं काय करायचा विचार चाललाय
हम्म हम्म हम्म
करायचंय पण पेशल वेगळं काय तर करायचं म्हणाले
हम्म हम् ह
मग आमच्यात कसं आहेज मंगळवार आहे आमच्या मिस्टरांना आणी अंडी करायला लागतात
होय
हा मग आंटी तेवढी करायची त्यांना मग मला काय नाही म आझ आता अजून सकाळी दुपारी एकदा जेवलोय एक वाजता सकाळी जरा शेवाळ्याचं उप करून खाल्लेलं मग एक वाजता जेवले ते अजून भुकणार पोटगत झाल्या तरच्या पिल्यानंतर आम्च कमी होते बुकच जात्या
होय चहा पिल्यावर काय पोटच खाली होते पूर्ण
मग जरा भडंग करून ठेवलेलं आहे ते भडंग खायचं जरा बसून जरा पापड तळलेला आहेत ते खायचं मग बाजारातून आंबे आणलेले रविवारी ते मोठ असतात माहिते का राहू तोतापुरी तोतापुरी हा ते चिरून खायच असतात कि कसल्या आंब्या आणलेल ते खायच चिरून मग काही नाही लागत जास्त करायला
होय
आणि मग संध्याकाळच स्वयपा घालायचा मग आणि चपाती किंवा भाकारारी काहीत करायचं
असतेच की कायत कायतरी करायचं
पण न गॅस पेटवता न चू चूल पेटवता एक दिवस पण झाला
जात नाही होय ते रोज लावायच लागतेय पेटवायच लागते
आणि दूध तापावायला का आपण गॅस तर पेटवाय लागते किंवा चूल तर
चुल तर पेटायला लागते होय पाहि खायला तर पाहिजे ना
हा पोठाला मग आपल्याला कोण आणून देणार आहे का रोज आपल्याला कोण हॉटेल ला घेऊन जाणार आहे हा आणि हॉटेलला जाण्यासारखी आपली परिस्थिती सारख पाहिजे हा आणि सहसा मला नाही हॉटेलचं जेवण आवडत
हम्म हम्म हम् आपण कधी तर जायचं
हा नाही मला असं नाश्ता करायला आवडतं हॉटेलमध्ये म्हणजे कोुरमापरमन वगैरे आंबोळी खायला असं पावभाजी खायला अस नष्टा करायला आवडते पण जेवण जेवायला नाही आवडते
हा हम हा आणि काय
काही नाही मग आता आणि घरी बनवलेलं पण कस वास बसलेला असत नाही नाका खाऊ वाटत नाही मग स्वतः बनवलेलं
होय जस आपण बनवतोय हातान तेच ख वाटते आपल्याला रोज